आला का का वाज य त्या नाही आलालाला
नाही ना
तू दाव देतोय मला ह आजाज कायेत काय केरा
अशी विचार राहिली जशी की तू अ एक महिनात झाला अर भेटू
आता किती महिने झाले एक आठवडा काय चालू आहे
त
आत्ता हे जेवण करालेत भाऊ बस बसतावं
तुम्ही बसलातं का जेवण करायला आवं जेवण इतक्यात
इलं मग काय केला स्वयंपाक? त ममला भाची जनगराण बसंतु बसली नाही बसला रे हो का
हा
बरं बर ठीक आहे शाळेत काय शिकवला आज पाच मिनिट थांबणार आजे मीच गेम कास आबाारी त होतीस आ थोडासा आारू घाला भेटतात आहे तो ददा ससतय त्यांनी दाग पुसली या हो
आज ते गाणं चालू आहे तुला आवाज येतय का कराबाई हॅलो
बला ना शाळेत काय शिकवला आज इंग्लिश मॅथ मराठी क्राफ्ट
कठमट
श
रातच काय केिला
पंखा बनवला पंखा द ख आ म्हाला आता लेच थोड्या वेळ द को ना व्हिडिओ कॉलिंग करून हा तढ राहते
मी कठ राहते म्हणूनच हम्
मला व्हिडिओ कॉलिंग करून दाखवतो कसा बनलाता कलागत होत का म. अकोला खऊून घेतला
श. ते संपलेला फेवीिकल हो ना त्यालाच अस दाबून दाबून काढला थोडासा.
ह का पवनचक्की बनवली मग नाही ते पंखा बनवला.
ह का. हो मग बनवते का माहिती तु पंखा आवडतो असं.
बेटा नाही बोलू शकत का.
निघतय बेटा सर्दी झाली का तला. बेटा नित्या सर्दी झाली कागू तुला बेटा नित्या नाही नित्या बेटा दादा झोपला वाटतय.
त मोबाईल बघतोय.
प्पाला नाव सांगवे हा सांगेल ना. हो का.
अग सर्दीचे काही उपाय आहे का आयुर्वेदिक.
लागच अ आता मी जेवली पण नाही का झोपू.
अगं मग झोपत ना लावास. नाकाल लावून ढवळत घडघ डबे उघडशील तर मग त्यांचा वास चालला जाईल मिक्सचा सगळ. हा. काय मग जेवण झालं. शेवभाजी चपाती खिचडी.
तुझी शेवभाजी म्हणजे ती टिकत असेल, मसाले दार असेल, लई भारी असेल. बल.
हो येईल ना. ते नाय माहिती कधी येईल कधी नाय तू कुट राहती, मी कुट राहती
यायचं ना एखाद्यास सुट्टीच्या दिवशी.
जरा मम्मी सोबत येतो मग पप्प सोबत येत तुझ्या. प पागली असता.
जेव्हा सुट्टी घेतात तेव्हा मला शाळा असते.
हो का सडे दवशी.
कोणासोबत दादाला सांगलं तू.
बर म दादाला सांगला घेऊन ये म्हणून.
हा.
बर फॅन केला आणि अजून काय केलं अभ्यासाचं काय केलं मला.
काही नाही केला टाइमच भेटला नाही. ग्लू काढायचाच अर्धा टाइम गेला. आणिण कोणीच दू भटलं होत.
ह्. हम्मम. बरोबर बाकी काय शिकवल ना मॅडम. अभ्यास केला. विचारते मी तुझ्या मम्मीला फोन करून अभ्यास केला काही नाही. अभ्यास बाबा प्रॉब्लेम असतो मला.
काय.
अभ्यास करणारे मुलं आवडतं मला.
ये नाही आवडत ना म्हण.
अभ्यास केला तर आवडल ना.
हम्म मग मग मी मॉनिटर झालेली आहे.
हा हन नी.
हम्.
मॉनिटर जास्त अभ्यास करता उलट.
मग आता काय खेळू मी नाही का.
आ शाळेतून किती वास्ता आली सांग बरं तू. साडेपाच आता किती वाजता घेतला का तू अभ्यास. असं अल् म्ह येत. हा का बर. आता उद्या क्लासला क्लासवालीला पण फोन कराव लागतल.
कायतला.
त्यांचा नाही त्याचा नित्यचा म्हणला. आणि दादाच काय आठ वाजता आहे दादाचा दहा वाजता. त ते. त बाप्पा कोठ गेला दुकाना कशाला. आता दुकानावर बांधवी कयला रात्री साडेनऊ वाज आता. आता येतील ना मग आला नाही का माग.
नाही.
प्प क आहे माझे पप्पा गर गवला. कोणत्या बुलढाणा. तझ नाही करते ते माझे मावशी. ना वगरे वगैरे.
जाऊ दे! काही नाही. रडू नको, ह रडू नको.
नाही ग, मला माझ्या मावशीची आठवण एतीये. म आता काय करशी, काही करू शकत नाही. काहीच नाही.
करू जसं करता येत काय.
वैशा मावशी खूप रडतीय, महेष मामा खूप रडतो.
वैष्णवी मावशी ना?
त्याची मम्मी नाहीये म्हणावं.
म आता ते, आज्जीकडे नाही राहू शकत का?
कोणत्या आजीकडे?
अ एक तर आमगावची सगाव नाही इथ टीचर आहेेत मावशी.
हा म तिथं इदा पण टीचर राहू शकतील ना?
ह... हम्म! इथं नाही राहू शकत. हं का ते आले तुझे पप्पा आले. नहीं अल पपा आले की सांग मला आ. कोण आला तुला बलाय ना ठेऊ का मग आता तुला
ठेव ना मग. झाले ना दहा मिनिट!